हॅलो. हा ताई आवाज येतोय.
आवाज येते.
हा हा तुम्ही तुम्ही रेंज मध्ये या, तुमच्या थोडा आटकून येतोय मला.
तेच कधी एक मिनटं कि ऍप वरून कॉल येतो ना. थोडस
हो ना हो ना आणि ते कसं त्याचं कलेक्ट तिकडणं जास्त ना, हो आहे.
हो हो. ताई मला ये म्हणजे तुम्ही लोणचं वगैरे बनवता वेगवेगळे प्रकार. आव कोणतेकोणते प्रकारचे बनवता, तुम्ही लोणचे.
अ लिंबूचे असतं. परत आवळ्याचं पण असतं सीजनमध्ये, कैरीच असत.
अच्छा.
हा दोन तीन प्रकार मिरचीच असतं, गाजरच म्हणजे जे सीजनचे हा जे सीझनमध्येध् येत ना त्यांचे बनवतो आम्ही. आणि असं-असं जास्त काय चालतं इकडे लिंबूचं आणि कैरीच. आणि ठराविकच लोक हे गुजराती लोक यना आवळ्याच खातात.
हो- हो.
हम ठराविक कस लोक आवळ्याचं लोणच खातात, आणि मिरचीचं लोणच खातात.
मिरचीचे लोणच्याची रेसिपी सांगू शकाल का ताई.
हाव मग सांगेल ना तुम्हाला, मिरचीच्या लोणच्या त्येला य ना मिरची असते ना आपली, हा तिचेयना अ मार्केटमधून आणली का तिला स्वच्छ धुवायची. आणि तिच्यात येना एक म्हणजे पाणी नाही राहू द्यायचं, तिला अगदी स्वच्छ पुसून पंखेच्या हवेत थोडस अर्धा एक तास तिला सुकू द्यायचं.
सुकवून घ्यायच. हो.
हा पाणी नाही राहू द्यायच, मग सगळं देठ वैगेरे काढून एका मिरचीचे दोन भाग करायचे. दोन भाग झाले का, मग आपण जे करीमध्ये राई असत तिना राईडाळ.
हो मोहरीडाळ.
हा राई डाळ, हा मग तुम्ही मोहरी डाळ आम्ही राई डाळ म्हणतो. मग ती डाळ आणि थोडसा हिंग पाव चमची असतो अगदी कमी प्रमाणात. तेही मिर्चीच्या पावशेर मिरची घेतली ना मग त्याला तुम्ही दोन-दोन चमचे राई डाळ असते, पोहे खायची पाव चमचा हा पाव चमचा हिंग असतो. आणि अगदी अर्धाच चमचा मीठ असत, मीठ जास्त प्रमाणात नाही घ्यायच.
अच्छा ठीक आहे.
हं, हो आणि त्याच्यात मग धने पावडर असत. एक चमचा मेथी डाळ असते ना आपली जी लोणच्यामध्ये टाकतो ती. पण अर्धाच चमच्या घ्यायचे जास्त नाही घ्यायचे म्हणजे थोडं कडू लागतं ते.
हा ह हा.
कमी प्रमाणात घ्यायचे अर्धा चमचा. आणि लसणच्या पाकळ्या वगैरे टाकायच्या राहिल्या तर मग त्या पाकळ्या पण घ्यायच्या लसणाच्या. पाच सहा
ओके.
हो आणि मग. दोन खापा केलेल्या असतात आपण मिरचीच्या मग ते थोडस शेंग तेल असत ना. मग ते एक छोटी वाटी तेल घ्यायच आणि तिला आहे ना. कडक गरम करायच तेलाला मग तेल कसं कडक गरम होत. तर मग ते कळण्यासाठी लसणची जी पाकळी असते ना मग ती पाकळी आपण तेलात सोडायची. तेलात सोडल्यानंतर पटकन जर वरती आली तर मग समजून घ्यायचं कि तेल आता लोणच्यासाठी. तयार झालेलं आहे हो. आपल्याला आता लोणच करण्यासाठी हे तयार झालेलं आहे मग आपण गॅस वगैरे बंद करून म्हणजे तेल असतो जो मसाला असतो मिरची नाही टाकायची बर तेलात मिरची. मसाला थंड झाल्यावर कालायची असते.
हो हो हो बाकी मसाले त्यात तेलात टाकून घ्यायचे का.
हा तळून घ्यायचे म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात जळाल पण नाही पाहिजे एक एक चमचा हळूहळू हळूहळू मसाला मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात टाकायच. एक दोन चमच्यात थोडस मग त्याला थोडा मसाला तडतड झाला का मग थोड थोडं तेल थंड होऊ द्यायचं मग त्याच्यात टाकून द्यायचं तेल. मग ते सगळा मसाला थंड गार झाला का जे आपल्या मिरच्या असतात ना त्या मिरच्या त्या.
होा.
टाकून द्यायच्या मसाल्यात आणि मग ते काचेच्या बरणीत भरायच्या प्लास्टिक. त्याच्या बरणीत बुरा लागतो.
हो का.
हम्म काचेच्या बरणीत भरायच ते लोणचं मग ते आठ दहा दिवस असंच पडू द्यायचं. पण नमक ते त्याच मुरलं का मला अगदी छान लागतं मिचीचण. त्याचा तिखटपणाच उरत नाही मिरचीचा सगळ ते. मसाले शोषून घेतात.
हो हो हो. मी मी तर नक्की ट्राय कर म्हणते मी ट्राय केलं होत बट. नाही जमलं मला म्हणून आता ते बोलला म्हटलं. चला नाज नाही माहिती नाही ए.
हा हा हा.
नाही म्हणजे मी माहिती नसते आणि आम्ही एका ठिकाणी लग्नाला. केलेलं होतं माझ्या मुलाने खाल्लं त्याला खूप आवडलं मग म्हटलं आपण ट्राय करून बघू, पण ते जमलंच नाही.
हा नाही आणि ना तयार पण मसाला येतो त्याचा. मिरचीचा तयार मसाला मिळत. पण मग ते कस. पाय आम आमच्या भागात काही किराणा दुकानहार वगैरे मिळते मिळते पण मी घरीच करते बाई मला ते घरचेच आवडतात दुकानावरच मसाला आणा. हो हो
हा हा
नाही घरचच मग आवडतं ना मग शेंग तेल मध्ये करते मी. कोणी कोणी मोहरीच तेल हायना त्याच्यात पण करत तिळीच्या तेलमध्ये करतात
हो व्हय जस तेल जे यूज करता घरी जसे तेल त्यात करता
हो आवडी नुसार
हम. हम
आपली जशी आवड असली ना तस आपण लोणचे तयार करायचे.
तुमच्या भागामध्ये असे मसाले वगैरे. हे असं जास्त प्रमाणात असं वेगळे वेगळे करायचे प्रकार जास्त आहेते ना.
हो हो आणि ख बायकांचं कस आहे आणि प्रत्येकाचं. इकडे त आमचा आदिवासी भाग जास्त असतो ना जास्त आहे ना म ते
हो हो.
थोडस खानपान आणि आपले खानपान त्यांची वेगळी पद्धत आपली वेगळी पद्धत म त्या पद्धती माहिती होता ना आपल्याला त्यांच्याबद्दल
हो.
म त्या माहिती झाल्यामुळे मग तुम्ही कसं करता मग आम्ही असं करतो मग त्या त्या सांगता बाकी बाकीच आपण त्यांना सांगायचं
असं मग त्याच्यामुळे एकमेकांच्या खान पानाच पण लक्षात येत ना. कसे करतो. आणि कसं आपले वस्तू तयार करतो माहिती होते आपल्याला. हा माहिती होती त्यामुळे ना भरपूर आशा आशा गोष्टी सगळं माहिती होऊन जातं आपल्याला.
तेच ना तेच तुम्ही बोलल्या ना. त्याच्यामुळे म्हंटलं आता कॉल झालाय तर तर विचारून घेऊ म्हटलं कस बनवता आस टिकाव असतं का ताई ते.
हो काही नाही आणि छान लागत ते. मग तेव्हा काय करायचं तुम्ही. काचेच्या भरणीत जर भरलं ना त ते वर्षभर खराब नाही होत. आणि पाण्याचा थेब नाही पडू द्यायच्या. हा हो टिकत ना. आणि त्याच्यात हाय मग आपल्याला जास्त दिवस टिक टिकवायचे थोडसं आंबट पाहिजे असल असल ना आपल्याला तर लिंबू पिळून द्यायचे दोन तीन त्याच्यात. हो लिंबू पण पिळता त्याच्यात दोन तीन हो दोन तीन लिंबू पिळले का म थोडं आंबट आंबटपणा येऊन जातो आणि त्याचा तिखटपणा कमी होऊन जातो. हम. सुरुवातीला थोडं कच्च कच्च लागत ते मग आठ पंधरा दिवस झाले. की थोडं मुरलं का म लिंबाच्या रसा आणि तेल नाही जास्त टाकायच अगदी कमी प्रमाणात तेल टाकायच. आणि मीठ पण कमी प्रमाणात टाकायचे मीठ जास्ती मीठ जर जास्ती जास्त टाकलं ना मिरचीला मिरची ते जिरवत नाही एवढं मीठ.
हो हो. त्यामुळे खार लागत असेल ना खार. हो खारट लागत ते
आतला ते आणि परत आपला लिंबू पण पिळलेला असतो ना त्याच्यात.
हो.
हा मग ते त्याच्यामुळे ना, मग ते छान नाई लागत. आता आमचं संपलं, केलेलं होतं मी, दीड दोन किलोचं केलं होतं. आता परत आल्या का मिरच्या?
अं त्याला असं कोण, म्हणजे कोणते पण मिरची घेतली तर चालती का?
अं हो.
तसं काई नसतं, आपल्यावर असतं, कुठलीही मिरची घ्या तुम्ही.
अं, हो.
हो, मिची थोडीशी हं, होना, होना.
हो, आता तर तुमचा नंबर पण आलेला ए माझ्याकडे. सांगेल तुम्हाला, कसं, हो हो.
काई अडचण आली ना, मला लावून द्यायचा फोन, विचारून घ्यायचं. तुम्हाला लो कैरीचं कैरीच्या लोणच्याची रेसिपी पाहिजे असल तर, ती पण मी शेअर करून देईल.
हो, चालेल ना.
हम्म.
आणि ते कसं असं? खान्देशी बा म्हणजे असं, खांदेशी म्हटलं की तिकडलं असं रेसिपी वगैरे, थोडसं लोण -चं वगैरे वेगळंच राहतं म्हणजे इकडे आमच्या साईटला. कारण की, म्हणजे ऐकलेलं ए मी. खाल्लेलं नाई. पण सगळे अस बोलता की त्या भागातले मसाले, लोणचे वगैरे असं छान लागता आणि टीकाऊ राहता असं. करण्याची पद्धत वगैरे वेगळी, थोडसं बदल. हो.
त्यामुळे काई वाटलं ना, कॉल करून विचारून घ्यायचं
हो, चालेल ना, नंबर पण सेव करून घेईल मी आता तुमचा तुम्ही पण नंबर सेव करून घ्या माझा, कधी पण कॉल करत जाऊ
हो ना, काई काई अडचण आली का, विचारून घ्यायचे काई प्रॉब्लेम आले का काय हरकत नई असं - पण मग मुलींना शिकवते. मग एक विद्यार्थी माझी फोन वर असं समजून शिकवून दिलं
चालेल ना, नक्कीच कॉल करल मी ते ज्याला अडलं ते.
हो ना, आणि कसं ए, थोडसं आपण विचारपूस केली ना आपल्याला पण माहिती होते.
हो, ते तर आहे. विचारपूस केली, बोललं तरच माहित होतं. जर बोललंच नाही तर काय माहित होणार ए?
हम्म, आणि मी तुम्हाला सागितलं तुम्ही दुसऱ्याला सागितलं
प्रत्येकाचे कसं मग ते, वाढत जातं ना, म आपण जे पण ज्ञान दिलंय ते वाढत गेलं असं समजायचं ना
हो.
आमच्याकडे भरपूर प्रकारचे, व्यंजनं पण करता इकडं बायका. वेगवेगळ्या प्रकारचे असता, खाण्यासाठी हम्म प्रत्येकाची पद्धत वेगळी असते अरे करायची खायची.
हो पद्धत पण वेगळी असते असं तिकडे कसं तु मच खान्देश पागळ म्हटलं की मांडे वगैरे पण असं एक फेमस म्हणून तिकडे वेगळं वेगळं हे दिलेलं येना.
हो आणि आमच्याकडच्या मसाल्याच्या भाज्या पण फेमस.
हो तेच ना मग म्हणून म्हटलं मी का तसं कोणी पण बोलत की खान्देशात ल मांडे तिकडले मसाले तिकडले लोणचे असं छान राहतं. म्हणजे करण्याची ट्रिक राहती वेगळी किंवा मग मसाले वेगळे असल्यामुळे मग त्याच, छान लाग
हो आणि मिरची मिरची जास्त पिकते ना आमच्या भागात.
हो
मिरची हा मिरची मग ते, चांगल्या प्रकाराची मिरची मिळते. परत मग भाज्यांना, तुम्ही लोणच करणार दुसरे काही वस्तू बनवले. त्याच्यामुळे स्वाद येतो.
हो स्वाद येतो त्यामुळे.
हम्म त्याच्यामुळे आवडून आवड होते निर्माण मग नाही हो तिकडे चांगलं मिळत. चांगली वस्तू मिळते.
हो त्यामुळे मग मागणी पण जास्त असते असं.
मागणी जास्त असते ना, मिरचीची खूप मागणी ये आमच्या भागात.
हो तेच ना म्हणजे बऱ्याच याच्यावरती असं कसं अस त आपण समजा मसाला वगैरे घ्यायला गेलं तर त्याच्यावरती स्पेशल लिहिलेलं राहतं खांन्देशी मसाला खांन्देशी मग कोणी पण जास्त डिमांड करतो नाही खांन्देशी त्या आम्हाला म्हणून म्हंटलं असं काहीतरी वेगळं.
हो राहु राहु आता आमच्या इकडे पथाराच्या पथाऱ्या येत मिरचींच्या. पूर्ण स्वच्छ शेत असत, हो इथ दोनशे तीनशे असेल तर मुंबई पुण्याला हजार पंधराशे, दीड हजार. हो म्हणजे अशे भाव जास्त असतात मिरचीला.
हा नाही ना, तुमची पण शेती वगैरे असेल ना त्यात पण,
मग हाय ना हाय ना.
अं मिरची वगैरेच पिक घेत असतील ना मग तेव्हा?